तुमचा कॉल असा का अचानक कट झाला.
काय माहिती मी दा हॅलो हॅलो विद्या रेंज मध्ये रेंज मध्ये म्हणत बसले.
मी फुल रेंजमध्ये आहे खरं.
आणि मला तर कायच आवाज ये ना.
उकट झालं म्हणूनच म्हंटलं.
हम्म
पायाला एक लागले, ते एक दुकायला लागले उजव्या पायाला काय. तर लागलेय काम करताना. काय मत काय लागलेय.
मामु कमावर लागलाय का रं.
नाही नाही र आत्ता आली काम करताना लागले जोरात असं वरच सालट निघलय काय आणि मला जाणवलंच नाही. त्यानंतर धुन झाल्यावर एकदम पायाकडे लक्ष गेलं धुनं वाळत घाल त्यान तवा बघितलं असं रक्त आलेलं.
हम्म. आणि ते गांधीन माशांनी चावलेलं ते कमी झालं काय?
काय लावायचं तेच माहित नाही मला.
माती लावतात तुळशीतली.
खरं तुळशीतली माती पायला कसं लावणार ग तळपायला.
खरं ते औषध म्हणून लावायचं असते ग. काय आता पर्याय आहे काय आपल्याकडं?
ते मला होईनच झाले ते लावायचं तसं म्हणत ते म्हटले ऐकले मी. कोण तरी मला म्हट ते कडूलिंबाचा पाला पण लावतात. कोण म्हंटलं तृप्ती ताई म्हटल्या त्या.
हा हा.
खरं नाही बाई मी काय ते कडूलिंबाचा पाला वगैरे काय लावला नाही. ते काय व्हायं लागले मला खाज व्हाय लागलं मी टोकरून बघितलं तिथं काय हाय काय. काय नाहीये.
काटा निघला तर बरं नाही तर लई खाज--उ होत त्याला लई खाजवतंय ते कट असला तर आत
खर तेच काय साईड इफेक्ट नसते ना. त्याच म्हणजे काटा वगैरे आत राहिला काय झालं
म्हणजे काय होत नाही सोडते आपला पण न कणी पडते तो काटा बाहेर निघून.
होय. म्हणतात ते विरगळते पण म्हणे अस त्याचं काय एवढं हे नसतं म्हणे. उ उष्णताच लय व्हायला लागल्या मला.
आता पाऊस पडायला सगळं बहेर पडतं ब आंब फनस खाल्लेलं.
काय सांगायलास? म्हणून फणसागत तोंड व्हायलय वाटतं माझं. अहं अगं खरंच! अगं असं छोटे, छोटे, छोटे पुरळ उठल्या उठायला लागले फणसासारखं.
अगं मग काय तर म्हणजे उष्णता कमी व्हायच काय तर कर की ग?
काय करू सांग अहं
ह हम्म हम्म आता काय उष्णता कमी अग हसू नको बोल काय तर उष्णता का मरा काय अस कर ताक बची बाई जरा
काय म्हटलीस
अगं टाकते तिन म्हटल रोज दुपारच ते ना मरा स अग हस
अयोध्या अयोध्या ग अयोध्या ग
हम्म
झोपलंय एकदमच अचानक आले पाय लावले अगं भिलू कसलं जोरात मी भिऊन मला तिला कावाय सोडून मला हसू आलंय ग
हम्म
एकदमच चालीय गं इथ अंधार आहे ना आधीच
हा हा नस् तिची शाळा कपासून चालूय ग.
जा बोलणार आहेच की ठेऊ मी पाच दिवस पहिला.
अयोध्या अयोध्याच्या मज्जा तुला सांगितलं तू पण भरपूर हासशील माहितय.
हम्म
अगो त्या काकी पुर्ण येतो त्या चालत आणि हे आयुंद केेल्या पळत पळत. आणि त्या काकीने एकदम ह लावले जोरात कसल सरात भिलीत अगं त्यांनी त्यांनी पाठी म्हण त्याच्या अगं अयोध्या मी पण पडलो असून तू पण पडली असते तर फोनवर बोलतेय सोडल्यात आणि तिला ते बोलायसाठी खास आल्यात. आणि मी वर्ण मला वाटलं का भांडं लागलं का काय जी कोणाची काय खोड काढली क काय म्हलीत का काय म्हणून अन् मी वरन मला वाटलं भांडू राहिली की काय जीन कुणाची काय खोड काढली की काय म्हणून मी ह्यांना पाठवाय लागलह जाव ते बघा जाऊ काय झालं ति काय केली वाटतं कोणाला म्हणून आणि ऐकतोय तर यांं असं कि ती मला पाडली असते म्हणून मला ते हस चलायला लागल ते आटवलं ग मला बी. हो
हम्म हम्
आणि काय सांगायचं होत ग तुला ते तुझ्या ऍडमिशन घेतलेलंच काय झालं?
ते एकदम दिला मी परत तिकडेे गेलोच नाही. बघायला जायला पाहिजे आता दुसरी एक्झाम द्यायला सेकंड चान्स सेकंड टर्मची.
हम्म जर निवांत झाला असत तेवढं झालं अस तर तुझ.
हो काय आता
प्रियांकाला किती दिवस झालं मी कॉलच केला नाही. प्रियांकाला ग करायचं म्हटलेलं घेत त थांब तिला पण उद्याता
हम्म
तिला काही कामात असतं बिझी असतं ते पार्लरच्या याच्यात त्यामुळे वेळच मिळत नाही तिला बोलायला
कधी फोन करेल तेव्हा तेी म्हणताात म करतो हा काय म्हटले?
मी तिकडे तर नाही मग मला म्हणालती ये म्हणून
सगळ्या पोरींना सगळ्या पोरींना घेऊन शिक शिकवत अस तिला पण शिकवायचं म.
घरात कुणाला आवडत नाही.
होय
हम्
प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असतीया सोड.
सगळ्यांच स्वभाव वेगवेगळे असतात हम्म
त्यामुळेच पोरी झोपल्या काय गं तुझ्या
होय झोपल्या
शांत आहे सगळं वातावरण म्हणून म्हटलं
होय
भाऊजी कधी जाणार हायत हैदराबादला
हॅलो
हैदराबादला कधी जाणार आहेत म्हंटलं भाऊजी
त्यांनी वय उद्या रात्री
मग प्रवास आत्ता लय होणार की गं
हम्म
म आता विश्रांतीना उद्या दिवसभर मग
कुठलं विश्रांती ती हम्म मम्मीकडे गेला गेल्याव दिवस तिकडच जाणार
हा उद्या तिकडे जाणार आहे का नाही
हम्म हम् हम्म
मग आता आता आहेत ना घरीच
आता आहेत की झोपल्यात
हम्म आणि आपल्या आवाजामुळे त्यांना आणि डिस्टर्ब व्हायचं
नाही मी दुसऱ्या रूम मध्ये बसून
हा नाही त त्यांची झोप होत नाही ना मग तू बसून बोलायला लागल्यास ताटकळत
होय तिथं हे चालू आहे गं वर मग काय तू बोललेलं पण मला काय समजत नाही मी बोलललं पण तुला कस समजत नाही
आवाज येत नाही बरोबर आहे माज पण तसचं होते दोन्ही फॅन सुरू अस तात मग त्यामुळे आवाज येत नाही ओ निट फॅन बंद केलाय आणि दार उघडच ठेवलय गॅलरीतन वार येत गं छान
हम्म हम्म
ते फॅनच्या वाऱ्यापेक्षा त्या वाऱ्याला झोप लय छान लागतं अगं
होय मग
मला बघकी सुट्टीला यायचं होतं तिकडं कस काय सुट्टी गेली सगळी खरी यायला जमलं नाही
आता आमच्या इथे सगळं चिकचिक झालंय, सगळं राडरिबीट झालंय सगळं
आणि दिवस दिवसभर बोलल्यावर संध्याकाळी कॉल चांगले लागतात अंग आणि बोलायला पण येतंय दिवस बर होत नाही बघ की तो,
होत नाही कायतर कायतर काम हे ते निघतय आणि हे सगळे लागतं असतात. त्यामुळं लागतं नाही फोन ते
हम्म ह्या वेळचच लावायचं जरासं
ऐरर येतंय सारखं
असं लागतात. व्यवस्थित हा कॉल ठेवला कणी मी, तुला परत एक कॉल करतो काय.
हम्म चालते.
हम्म तुलाच वेळ नसतोय, तुझ बिझी बिझी बिझी सरपंच झाल्यास.
हम्म होय.
मला ते जरास हेला जायचं होतं काय आळत्याला आणि कुठलं काय गं सासूबाई नाहीत, त्यान मला होईना झालंय कुठंच जायचं.
हम् सर्च करत असतील त्याच्यामुळं काय
लय लोड झालं आजतर चुलत सासूबाईंची मम्मी त्यांची बहीण आलेली.
हम्
चुलच सासूबाई आलेल्या चुलत सासूबाईंची बहीण आलेली आणि त्यांची मम्मी पण आलेली.
हम्म
तसं स्वयंपाक तेन केलेलं सोड. वर येऊन एक तासभर झोप काढली.
हम्म
आणि मग काम केलेलं थोड्या वेळ त्यामुळे झोप आलेली मला झोपलो मोबाईल चार्जिंग लावून त्याच्यानंतर मोबाईलवर मिटिंग होती आणि लक्षातच नाही माझ्या मिटिंग आहे ते.
हम्म
मग असं झालं आणि मोबाईल सायलेंट करून चार्जिंग लावून ठेवलेला, फोन आला तर कुणाचा येऊ दे उचलायचं नाही म्हणून, दरवाजाला आतून कडी घातली नाही कोणतर आलं की टूक टुक टूक वाजवत बसतंय म्हणून जरा दार पुढंच केलंत फक्त तर झोपलेले बघून जातील परत म्हणून,
हम्
आणि दुपारी झोप येत्या आ गं. असं गार वार सुटल वा तावरण जरा ढगाळ व्हायला लागलेलीत.
हम्म
झोप छान लागत्या. खरं नाही झोपायला मिळत. तीन ला झोपलो दुपारीे आणि चार ला उठलो लगेच चार नाही साडेचार ला काहीतरी उठलो. असं काय पण किती लवकर उठायला लागतय. ते.
मला तर तर पाचला उतारयला लागते बाई.
म आणि दुपारी तास ब तास दीड तासाची झोप फक्त.
मला तासभर पण मिळत नाही पंधरा पंधरा मिनिटाला. पोरी आई आई आई करून सारखं उठवतात.
त्यांनी असतात तर सकाळी पटापट काम कराय आणि शाळेला गेल्या गेल्या झोपूनाकायच एक दीड तास झोप काढायची मग फ्रेश होतच दिवसभर फ्रेश होतच.
सांग नऊ ते बारा एक त्यामु काय झुपतीस.
हम्म.
आता एक आठवडा नव्हत. बारा शाळा आहे का त्यामुळे झोप होत मी आणि जरी पण झोपलच मी पाच पाच मिनिटं झोप लागते का आणि लगेच म्हणजे हडपुडून जाग येत की पोर आणायचंय म्हण.
हम् थांब कॉल कट करून लावतो थांब बस रसा आवाज आडकळतोय तुझा.
बर.